काय करती?
काही नाही बसले.
हो. स्वयंपाक नाही करणार का?
स्वयंपाक काय चुलीवर दिलाय भात घालून.
चुलीवर करती का?
हम्म. चुलीवर करते संध्याकाळच चुलीवर करते. सकाळचा गॅसवर. आता सहा-सात दिवसापासून गॅसवरच करायची. आज पहिला लावलं चूल.
हम हम. पाऊसच तेवढ आहे. आमचं नाही का आता आम्ही गॅसवरच करतोय. चूला पेटतच नाही. इतकं वारं लागत ते त्यांना, जाळ लागत.
हा. बाहेर आहे ना.
हा त्याच्यामध्ये जाळच लागत नाही तिला. सकाळीच पेटवायला घेतलं पण इतकं वारं पेटलच नाही ते चुलं. त्याच्यात आता लाकडे साधळ ते.
साधूळ हा साधण जातात. पे पेटतच नाही लवकर.
मग ते स्वत शनिवारी नाही आम शनिवारी. गॅस टाक्याच भेटती नाही. तर काय करणारे.
हा ना. आम्ही तर आमच याच बाबांच याच्यावर भरली आता टाकी
पहिले नव्हती भेटती. गॅसची जशी टाकी हे व्हाय लागली तस तू.
गॅसच्या टाक्या भेटती नाय म्हणून पेटवायला लागल्यानं पहिले नव्हते पेटवत. हम्म थांब मम्मी तुला हडकंन लावते. हा का नाईये. आम्ही पण एक बाबांच्या नावाची बरी एक मामांच्या नावाची बरी. पण आम्हाला दोन टाक्या लागत्यांना गिझरला बिणं परत
म आम्हाला तेच ए ना गिझरला एक आणि हिकडं एक किचन मधी. हा म मधी राहेत मधिच आताध सध्या बाहेर ए, तसं आता परत एक वशीला लावून ठेवलाय टाकीलं तिकडं.
आ?
त्यांचे चार कार्ड आहे ना?
हा का बाई. जॉईंट फॅमिली ए का?
आम्ही ते ते भरीगणी म आता ते परत कसांय गा -तिकट आता एक आमचा लरीचा.
हम् तुमचे बी दोन कार्डे असतील ना?
ए खाली. हम्म दोन हाय पण मग एक खाली एक वर झालं. हम्.
महिनाभरे टाकी जात नाय महिनाच भर जाते फ
हा. एकवीसच दिवस जाती. आता चुलीवर करायच म्हणून कस रिद्धीमायन पाहिजे.
एक तारखीला पुढच्या महिन्यात संपलीच पाहिजे.
चुलीवर कर म्हणून का, पण मग डायरेक्ट नाय म माझं चका- चकाचेच हाय.
जाते उशिरा पर्यंत पण मग पहिली चुली बनवता घरी महिन्याच्या महिन्याला टाकी लागयची तेव्हा भेटायची तेव्हा काय वाटत नव्हतं.
हम् तसा म -आता आमचं हाय ना दीड माहिना कस जाईचा गॅसवर चुलीवर करायचे. नाय आमची महिना जायची कशी दीड महिन्याला दोन तीन दिवस कमी रायची पण म -मागच्या महिन्यात त्यांना मे मधी डायरेक्ट टाकी भेटली नाय. आणि तीन चार दिवस मी सगळ स्वयंपाक चहा पाणी सगळं चुलीवर करायची. आता त्याला झोप लागली का? हा.
आता मी बी संध्याकाळच इकडं करते मग पाहाय लागलं आता किती दिवस जाते किती दिवस नाही.
हू हू, आमच पण हेना सगळ चुलीवरती म आता एवढ्यात पेटवतो चाय ना ते वारं लाग त तिथन नेटाने लावायला पण माणसांला टाइम नाही लावायला आता ते नेट घेऊन येले लावायला तिथं ते म मला नेट लावून दिलं का वार नाही लाग
हा वारं नाही लागायचं म.
मळ्यात काय काम चाली?
मळ्यात काय नाही आता सध्या कांदे निवडायचे. पण म मम्मी तिकड जाईल त्याच्या आता म ते नाही जायला घरी एक नाही त पप्पांचं कालय म्हण चाल मळ्यात म्हटलं आता तो येईल परत मंग मला
हा एक त हे
करू उठून लवकर आवरून घेऊन एकवासता येतो म एक वा पर्यंत दोघी जाऊन वाजता निघून येऊ म दोघी पण आसं करू आता उद्या
हा हा,
हा
हू हू,
पापा
म तूला जावं लागल म्हणलं घरी पाठवावं लागल तुला
हा हा ती जायेले का आज?
तणू घेऊन बशिलेना मंग त्या कंटाळतील आता. ते मगाच म्हण मामी या तुम्ही मोकळे हाय का? मलां जायला घरी म्हटलं थांब पोळ्या करून येते. आता पोळ्या होत आलं पोळ्या झाल्या का म
हिला घरी काय लागत
कोण तणून त्यान वसुदा नाही त्यांच आता दहावीत तेन नाही काय करू लाग करू देती एखादा सांगतोय
हू
भांडी कुंडी लावाय भांडे लावायचं मला कंटाळा येतो ना. भांडे लावायचं काम सांगते ना हा.
हम्म अ बाकी हिताचं कामकाज चालय नाय सात-आठ राहिला ना अजून पोळया मस राहत नाय ग आमच्या तीस एक पोळ्या राहत्या, हूं ताईनला तुम्ही केला की नाय म
सकाळ संध्याकाळ
हा हा मी करणारच नाय ती म्हणती मी हा पडला हं हा ना चाललं चाललं लागतीच नाय मला तुझे मार घ्या आवरून मग आ कोणं हॅलो हे इकड या दुसऱ्या फोनवर सांगत दुसऱ्या फोनवर बोलत होत
हा
हं-हं ती अश्विनी होती ती म्हणे तू फोन नाय केला म्हटलं मी करणारच नाय तुला
हा
हूं हूं बाकी
काय म्हणता?
बाकी काय चाललं मंग भात जळून जायचं पाय तुझा तिकडं चुलीवर चुल्या पाशीच बशीले न भात कुकर मधी इतक्यात होतो ना कुकर मध्येच लावून द्यायचा.
कुकर मध्ये आओ चुल्यावर लय न काळ होत मंग नाय लाववीत कुकरम
नाही नाही कुकर नाय चुल्यावर गॅसवरतीच लावून द्यायचा ना कुकर मधी त्याला कुड लय टाईम लागतो गॅसवर
हा भाताला नाई टाईम लागत. पण मग चुला पेटवला का मंग काय इतक्यात घ्यायचं करून
हं नाय म आमच म्हजे भात ये ना मी लावायचे पण मग एकच होतो ना भात ये पण भाताच काय नाय ओ असं
हा इतक्यात होतो भाताच नाही काय
आज काय सकाळच्या पोळ्या व्हत्या फक्त मग पिठलं भातच करायचंय मग भात झाला का पिठल करीन.
ते चालूये पिठलंच करावं का काय माई म्हण की पिट-सा भात टाकलाय गोळा करून मग काय काल ही बाय नव्वद रुपयाच भाजी पाला आणला. झालं संपला नव्वद रुपयाच भाजी
तुम्हाला त एवढ्याना डब्बे नं करायला लागत असल तवा लई भाजीपाला लागत असल.
अजून-ते डांगर आणलं - त्याला अजून सगळ्या आणंल होत ना परत म आता वां
आता भाजी काय करावा.
हा
सगळा रोजचा प्रश्न ये काय भाजी करणार ये